हॅलो हा.
हा काय करत्यास?
काय नाइ बसलोय बघ. तू?
काय नाइ बसले बग मी पण निवांत. मग मग आता काय वॅकेशन संपलं. कुठे गेला होता काय नाय?
अं नाय कुठं गेलो, तू गेलतीस काय कुठं?
गेलेलो की. माथेरानला गेलेलो फॅमिली सोबत आम्ही, सगळी. तिथे जाणार असला, तर जा छान आहे ठिकाण बघायला.
हा हा. मग काय काय म्हणजे बघितलीस? काय काय आहे तिथं असं म्हणजे बघण्यासारखं सांग म्हणजे, म मग जाऊन येतो आम्ही पण.
बघायला पण म्हणजे अशे अस सहा म्हणजे ठिकाणं आहेत आणि अ ते कसं अ तिथ माथेरानच्या पु अ पुढं म्हणजे जायला कणे आपल्याला इथून आपण दस्तुरी पॉईंट पर्यंत आपल्या गाडीन जाऊ शकतोय, परत तिथनं त्यांचं वैशिष्ट्य काय हाय कि ते म्हणजे पुढं जायला आपल्याला अ तेंच्या तिथे एक हात त गाडी म्हणून असत्या, हातगाडी किंवा आपण अ घोड्यावरून असं जायचं असतंय. अ आप पल्या गाडीनं तिथून पुढं जाऊ शकत नाही, म ते कसं असं प्रदूषण मुक्त ठिकाणये ते. कारण वाहनं तिथं पुढे जातच नाहीत ना, त्यामुळे ते प्रदूषण मुक्त म लहान मुलांना आपल्या घेऊन गेलं तरी पण आपण तिथ म्हणजे चालतय, हम्म. आणि ते कुट क रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे हाय ते पुण्याच्या फुड.
हा हा.
आणि तिथलं कशी हवा एकदम म्हणजे अ शुद्ध प्रदूषण मुक्त आय हाय हाय.
हा हा.
म आपण कस तिथं बघायला बघ अ शार्लट ते लेक म्हणून हाय, एक तलावाय तो त्या तलावाला त्याने म्हणजे ते नाव दिलय शार शार लटलेक असं म त्यो माथेरानमधील कसं पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून तेजी ओळक हाय आणि त्याच्याक एका बाजूला असं म्हणजे जंगल हाय आणि दुसऱ्या बाजूला एक पिसरनाथ मंदिराय म ते एक बघायला आहे, परत दुसरा म्हणजे आपल्याला व ते कस दाखवतात की अ आप पण ओरडून ओरडल तर आपला स्वतःचाच आवाज परत येतोय, हा. तो पॉईंट आहे तिथं इको पॉईंट म्हणत्यात त्याला म हे म्हणजे तिथलं हे जास्त लोकप्रिय पॉईंट हाय हा फेमस पॉईंट हाय तिथला, म्हणजे ळेजण पर्यटक तिथं जास्त आवर्जून म्हणजे जातात तिथं. आणि तर लोईसा पॉइंट आहे तिथं तो कसा किल्ला आहे. प्रबळगड किल्ला आणि हा म्हणजे आजूबाजूच्या‌ ती तुन दऱ्या दिसतात आणि हा सनसेट पॉइंट पण म्हणजे होतोय. या पॉइंटवररून सनसेट प पण आपल्याला दिस बघायला येतोय आणि तसं पॅनोरमा पॉइंट हे पण म्हणजे सनसेटसाठीच आहे. आणि एक जॉर्ज पॉइंट आहे अ आणि मंकी पॉइंट एक आहे. मग इथून पण त्यांचं म्हणजे निसर्ग सौंदर्य बघायला आणि ते दरीचं दृश्य हेच म्हणजे पुन्हा आपण पावसाळ्यात पण जाऊ शकतोय जास्त जास्त करून आपण वेकेशनला जातोय. सगळीजण पावसाळ्यात पण म्हणजे हे इथं जायला बघायला निसर्ग सौंदर्य छान आहे. आणि अ तिथे एक, एक ट्रेन आहे टॉय ट्रेन म्हणून अ ते नेरळ ते माथेरान म्हणजे दरम्यान जाणार ही ट्रेन आहे. ती ही ट्रेन कशी आहे अ छोटी असत्या ट्रेन हि आणि ती घाटातून अशी नागमोडी वळणावरून आणि जंगलातून म्हणजे हि जात त्यामुळे हे जास्त बघायला आकर्षक हाय तिथलं. पण हे कसं पावसा पावसाळ्यात नसत त्या ती फक्त आपण उन्हाळ्यात म्हणजे जाऊ शक गेलो तर मग ह्या ट्रेन पण प्रवास करू शकतो.
हा, हा.
तसच अ हे कसं म्हणजे आपल्या इ दोन माथेरान म्हणजे आपल्या गाडीतून जर आपण गेलो, तर मग सहा ते आठ आठ त सात तास आपल्याला लागत्यात. किंवा मग जास्त करून अस अ त्यांच्या हे ट्रॅफ पिकच्या दरम्यान ते आपण म्हणजे एक दोन तास लेट होऊ शकतोय.
हा, हा.
किंवा आपण ट्रेनन पण जाऊ शकतोय, पण आपल्याला हा म्हणजे आपली फॅमिली जर इतर पण पॉईंट म्हणजे मधले जर असेल तर ते आपल्याला जर बघायचं असेल, तर आपल्या म्हणजे गाडी नं आपण गेलं तर चालतंय.
हा, हा.
मग एका माणसाला कसं असं तीन हजार रुपये, चार हजार डिपेंड मग आपल्या आणि पर्सनल खर्चांवरती हे येऊ शकते खर्च. आणि तिथंल खाद्य पदार्थ पण म्हणजे छान आहेत. अं चि क्की एक आहे फेमस तिथली आणि फज म्हण फज असते फज म्हणजे त्याच काय असतंय चॉकलेट, मावा आणि अक्रोड एकत्र करून असं बनवलेला पदार्थ असतोय. अ तसंच मगज म्हणून आहे. मगज म्हणून म्हणजे त्यात काय बेसन, तूप आणि साखरेपासून अ बनवलेली बर्फी असतेत. तसंच माप आपल्याला अ आपल्या इकडचे म्हणजे कोल्हापूरच्या इकडचे पण पदार्थ तिथं मिळतात. कांदा भजी मिसळ पाव, पावभाजी असं म्हणजे जेवण पण आपल्या महाराष्ट्र ट्रिन पद्धतीच पण मिळतंय, अ तिकडच पण मिळतंय. आणि भाजलेलं कणीस म्हण जास्त म्हणजे तिथं हे फेमस आहे. म्हणजे हा आपण जाता, जाता बघता बघता म्हणजे आपण ते खाल्लं तरी पण म्हणजे ते चालतंय.
हा, हा.
म्हणजे असं सगळं अ पॉइंट आहे ते बघायला पण म्हणजे छान आहेत आणि तिथं आपण दोन दोन ते तीन दिवस राहू शकतोय. परत आपले राहण्याचे पण म्हणजे
व्यवस सोय आहे
सोय आहे. हॉटेल्स आहेत, रिसॉर्टस आहेत आपल्या बजेट प्रमाणे पण आपण म्हणजे त्यातले कुठलं आपल्याला योग्य वाटत ते आपण घेऊ शकतोय हा खरेदी दिला म्हण मार्केट आहेत
हा हा हा हा नाही आम्ही बघूया की तुम्ही आता माहिती सांगितली तसं त्यामुळे असं वाटत की आता म्हणजे जायलाच पाहिजेल बघायलाच पाहिजे कसं आहे हा, माथेरान म्हणजे आता माझी पण आता एक्साइटमेंट वाढली ना ते म्हणजे तिथं जाऊन जरा हा
च सौंदर्य आपल्या इथं काय आपण म्हणजे अह
गेलो तर हो जातोय कुठं आता आमच्याकडे कोल्हापुरात कसं आम्ही जातोय रंकाळा नाहीतर महालक्ष्मी मंदिर नाही तर जास्तीत जास्त काय पन्हाळगड
पन्हाळा म्हणजे दरींचं दृश्य कस बघायला आपल्याला जरासं वेगळं काही तरी म्हणून आम्ही पण गेलो होतो म्हणजे काहीतरी वेगळं असं ट्राय करायचं म्हणल बघाया बघूया
हा तेच कि म, होय प्रदूषण मुक्त आहे म्हटल्यावर मुलांना
हा, हरकत नाही हो जास्त करून आपल्याला कस लहान मुलांचीच म्हणजे जास्त घरातल्यांना हा अ त्रा म्हणजे तिथं गेल्यावर काय होईल का प्रदूषण जास्त वातावरणात बदल झाला की जरास हे होतंय, तिथं कसं काही गाड्यांच गाड्याच नाही त्यामुळे काय हवा प्रदूषण होत नाही त्यामुळे तिथलं म्हणजे जरा बेस्ट वाटलं म्हणून ह्या वर्षी आम्ही जरा तिकडे जाऊन आलो
हा हा नाही आम्ही पण जाऊन येतो आमची पण म्हणजे माझे आमची पण लहान मुलं आहेत त्यामुळे कसं तिथं जरा बेस्ट तिकडे जायला
जायला होय अन बघायला पण सगळ्यांना आणि ते इको पॉईंट वर तर जास्त म्हणजे सगळ्यांना मजा येते कारण आणि लहान मुलांना तर जास्त
होय होय. हम्म हम्म नाही आम्ही जाऊन येतो नक्की. तुमी पण या इकडं कोल्हापूर बघायला
हम्म येतो की मग आणि काय हाय कोल्हापूरमध्ये?
कोल्हापूरमध्ये काय तुम्ही महालक्ष्मीचं मंदिर आहे मोठ
हा.
तर तुम्ही महालक्ष्मीचं म्हणजे दर्शन घेऊ शकताय आणि तिथून मग काय संध्याकाळच्या टायमिंगला रंंकाळा, रंकाळा काय आता कोल्हापूरचा फेमसच आहे तुम्हाला माहित आहे. होय. म तिथे जाऊ शकताय तुम्ही रंकाळ्याला
अह हम्म हम्म.
मग तिथन मग तुम्ही हे करू शकताय की ह्याला ज्योतिबाच्या डोंगराला जाऊ श शकताय
हा.
हा मग ज्योतिबाचा डोंगर बघितल्यानंतर मग पन्हाळा गडावर जाऊ शकताय पन्हाळा गडावर पण म्हणजे असं बघण्या सारखं हाय सगळं हा होय होय म्हणजे कस तीन दरवाजेतला मोठा आहे ना म्हणजे आकर्षक वाटणारा
हा ते बघ ऐकले आम्ही पण म्हणजे असं धान्याचे कोठारे वगैरे
धान्याच कोठार पण खूप मोठा म्हणजे बघण्यासारखं काय तर म्हणजे आता लहान मुलांना कसं काय शिका शिकण्यासारख शिक हा पुस्तकात जे शिकवतात ते अस वास्तवात बघ म्हणजे त्यांना जास्त समजणार ना म्हणूनच कि मग तुम्ही पण म्हणजे बघ बघा ते एकदम आकर्षक आहे परत इकडं कनेरी मठ पण आपल्या इथं कणेरी मठ मध्ये कसं आपले जे ग्रामीण जीवन आहे आपलं आधीच प्राचीन काळातलं त्याच हा त्याच ते वर्णन करणारी सगळी अशी मेणाची आणि मातीची सगळी मुर्त्यात म्हणजे मूर्तीमध्ये सगळं आपलं ग्रामीण जीवन दाखवले त्यांनी म्हणजे कसं आधीच्या काळात बायका अशा जात जात्यावर धान्य तेन दळत हो त्या ना हा ते त्याच म्हणजे त्याच्या मूर्त्या आहेत म्हणजे आजचे खेळ आपले भोरा असू दे लगोरी लंगडी ते असं सगळं त्याच म्हणजे असं मूर्त्याच्या रूपात ते सगळं दृश्य हुबेहुब असं आकारले. आणि लहान मुलांना घेऊन गेला तरी पण म्हणजे तथ खेळण्यासाठी पण भरपूर भरपूर आहे असं म्हणजे रेल्वे पाळणे वगैरे
होय आता कसं आपल्या फॅमिली सोबत आपण जातोय त्यामुळे जरा त्यांच्या लहान मुल लहान मुल जास्त म्हणजे त्यांना कसं आवडेल हेच बघायला लागते ना ठीक आहे चालेल मग बघूया तुम्ही पण जाऊन या माझ्या
हो हो तुम्ही ती हा ती माहिती सांगितली तसं आम्ही जाऊन येईल आणि तिथं जर आम्हाला अजुन माहिती पाहिेजे मग तुम्हाला मी फोन कॉल करेन मग तुम्ही सांगा कसं कसं हा हा तुम्ही पण येऊन जावा कोल्हापूरला
होय आम्ही पण बघतो आता कोल्हा कोल्हापूरला कधी यायचं दिवाळीतन ते असं सुट्टी सुट्टीला मुलांना घेऊन आलेलं ते होते ना
होय होय
चालेल मग ठेवू?
हा हा.